येलो कलरची थार झाली का आमची पसंत.
हो हो येलो कलरची घ्यायची का.
हा येलो.
बर बरं शिवला येलो कलर ची चालत. बरोबर.
ह तुम्ही येलो कलरचीच घेऊन या आमच्या शो ला. क घेऊन यता. येऊन या येतानी बसत बसत या. क उद्या उद्या हम्म रेल्वे न निघाम असत. हा मस्त आहे ना. मग तुम्हाला त्या त्या ठरणच नेऊन सोडतो आम्ही
होशन परी खेडगाववर दौंडला.
हो दौंड नंदिर असे सगळे तुम्हाला राहिला नव्हता. सोन्याकड नव्हता बसलं की फार मध्ये बसवायचे घिऊन जायचे रा. नाही. कारमध्ये बसायचं जायचं
किती भाऊजी?
हो. स्वयंपाक करायचा आहे आता. अँप किती दिवसापासून
बरोबर चालू राहू द्या मग तुम्ही.
हो.
हो आम्ही घरी पोहोचत हाय. आता जराशी राहिलय.
बरोबर राहू द्या. चालूच राहू द्या. हां. मस दे
हार घेऊन या आमच्या शिवरामाच्या मूर्तीच्या मोठी.
लड्डू असतोय त्याच्यात बघ.
उद्या या बसून. दोघं जोडण-जोडीन या तुम्ही.
बर. बर.
हा आम्ही वाट बघता मस्त. माग बसून येत आम्ही पिठारवर.
हो थार कोण चालणार आहेय
सो होणारसो दुसरे त्यांनी लावला होता मॅडमनी आता आता आपण लावले तुम्हाला देत ना तुला लावून तेव बोल ना मग
हा घरी गेले लावून द्या
गाडी चांगलीच माझी वाटते तुलाय
हो हो
दोन शिको का आकडा एक त मध्यवाळला
बरं बर
ब ला
याळी चांगली
हो मस्त शिको गाडी जाणूला ननू नंदू बस पि पी जातात पिफी जातात
स्कुटी शिकाल त वाट आलं की
हम् बाबा आयऐला होडथ मग बाट नंदूला आम्ही सँडल आणली एक
हम्म
हम्म बाबाला सॅडल आा
मस्तबाहेर आल्या म्हणालो
हम् फिरनु आल्या आता काय करते कुठ्या घैर बस वाट आम्हाला
हम्म
आनम बापूत खायला कती वेळ.
थँक यू घरात असलं ए चलं. ये ना. कुठे पळाला इकडे ये की.
आल्या कायं घरी.
आमच्या नंदूला गिफ्ट राहिले नंदूचा बडे झाला तु नुसतं शिवलाच घेतो म्हणाली. नंदूला एक छोटी थार घे शिवला एक छोटी थार घे शिवला मोठी घे नंदूला- छोटी घे. आडीशे रूपये काय करायचं हं बर सत्तरचीच आहे ऐंशी नाही सत्तरचीच आहे. तशी वाजते चप्पल बी ठेव खाली वाजून दाखवते मग चप्पल कशी वाजते. एक हाय चप्पल कुठतर उचलून ठेवल्याने वाटालय मला ते ये सगूना. हॅलो. काय ह त त्या पोराची चप्पल ल घेऊन घर सारा फिरायलती म्हणून तिला एक चप्पल आणलं.
नंदुला आणल्या.
हा
हा हा.
तिने त्याची चप्पल घेऊन हिंडालती.
हा हा आले बी इतक्यात क्या लवकरं आता. ऑर्डर आहे तिथं.
कायं उशिरा आहे गावातल्या गावात मला बाहेर गावी काय
हं हं
बरं उगं बोलत राहायचं.
मला काय पटल नाही.
ज्यान फोन लावले त्याला पैसे येतात काय ऐक
आ हा.
मी पण लागलो अगोदर भाऊजी डबल लावलेतं.
हो की मगं ज्याने लावले त्यालाच राहतात की.
खरं.
हं
बरं आहे उंग बोलत रहायचं. वाटा बोलून बोलू वाटा आहे.
कोणाला बोलावर किच्याला तरी बोलते माणूस बिनावर किच्याला काय बोलणार
उग बोला देऊन त्याच्या
हा
झा आणि अजून प्रवासातलं गलाम अस
हं
काय करत होती
अक्र ल गीता
मोबाईल बगायल
उताका करा नेट संपदिशी बघायच
हा बघून बघून बेगीच संपून चाले संध्याकाळी ना काय ना चले हा हा हा
हा
नेट सेव केलो आज तेच इंस्टाग्रामच नवव्याण्णव दहाठ टक्के आहे म्हणा संपलं
हा
मल पण लाग की लगग
काय झा नाही ग
अं त्या्याला तर वाजगान म्हणायचं राहते काय ब हंगर पले बघ गथ जाऊन आहे गलितले जाऊन तिरुपतीला गेल ते एक फोटून नीलपंडाची बाटला आणून दिली का गवगी हमला तर रवाज गा आहे
तिरुपतीचं भेटते काय लावून घेऊन अवघं
बघा की केसताराला तर तिरुपती हा तिरुपतीहून आळंदीला चालते ना ये ना जाऊन लाव ना म्हणा आहेत घ्यायला पैसे त्याची चॉईस होय कसला तर कलर लावून संप टाकलात ना हम्म का मेहंदी काज ना नपाल ना कायला वर् तला हे सारा फुल भी हते मस्
ह
चालेज झालं एक नाही ह
ह
लिपस्टिक लिपस्टिक काम आहे लांब लाव की नक सांगा
ह
मस् काजल आहे रेडी होन बस
आणि ब सटणार आहे स्त चग वाट र
वा
हो ते का दाख दाखवते म्ह तिकडं तिकडे ब आला नाही तर महिन्यात चांग सळीला आल नाही तर करत नक ब प्रश्न